हॅलो हा बोला आवाज येत माजा हा येतोय. हा क्लियर येतोय ना? हो क्लियर येतोय. काय करताय?
बस बसलेलो आहे.
झाल जेवण. नाही एवढ्या लवकर नाही. लेट जेवता का तुम्ही? मी साधारणतः नऊ साडेनऊच्या दरम्यान जेवतो. अच्छा अच्छा आता कसं आज सुट्टी आहे. हा. नाहीतर मग डेली साडेआठ नऊ धर. ओके. म्हणजे सुट्टीच्या दिवशी एकदम रिलॅक्स. हा सु्टीच्या दिवशी रिलॅक्स असत. हा हा बाकी कस काय म्हणजे इतर कामाचा लोड नसतो ना नाही तर मग शाळेचे आता आजकाल ऑनलाईन काम खूप वाढलेले आहेत. हा ते आहे का फिरायला कुठं आवडत फिरायला म्हणजे आमच अस फॅमिली ट्रिप असली किंवा मी माझ्या हसबंड आणि बेबी असल का आम्ही देवदर्श चार जणांचीच ट्रिप काढतो. असं कस पर्सनली म्हणजे असं अ आता लोक कसं वैतागुन वॅकेशन्स वर जातो आम्ही देवाच्या दारी जातो अच्छा. हा. आता सांगू मगाशी जाऊन आलेलो म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे इकडनं आमच्या कुल स्वामीनीला गेलेलो इकडनं मग अक्कलकोट अक्कलकोट वरन मग गांडवपूर, तुळजापूर, पंढरपूर. कुरवपूर असं सगळं देवदर्शन करून मग सहा सात दिवसानंतर रिटर्न
अच्छा मग किल्ले वगैरे तुम्हाला फिरायला नाही आवडत का?
अं आवडत तस पण देवाची जास्त आवड असल्यामुळे मग देवदर्शनाचंच जास्ती असतं. स्वामी भक्त आहेत ना मग आम्ही म्हणजे दोन चार महिन्यातनं अक्कलकोटला जातच असतो आणि अक्कलकोटला जाय ऑन द वे मग कुलस्वामिनी अ ला जाऊन येतो आधी त्याच्यानंतर मग खंडोबा त्यानंतर मग पुढ असं असं करत आता अ स्वामींचं दर्शन घेतलं का मग दत्तांचं पुरवका. ते तर कर्नाटक कणी आ इथे तेलंगणाच्या बॉर्डरला म्हणजे एवढ्या लांबची ट्रिप असते आमची हो माहिती आहे मला. बिदर वरून जाता ना तुम्ही बिदरला गेलेला आहे मी. हा हा हा. बिदरची बीदरी काम प्रसिद्ध आहे त्या बांगड्या वगैरे. हो हो हम्म. तुम्ही आता याच्यामुळे गेले का तर आपल्या सप्तशृंगी ला एवढ्यात. हो एवढ्यात जाऊन आलो आम्ही लास्ट ट्यूज हा ट्यूसडे ला जावुन आलो.
हा
तिथ आता मस्त निसर्गरम्य वातावरण हो एवढं सुंदर म्हणजे देवी दर्शन म्हणजे देवीचं दर्शन तर लवकरच झालेलं. म्हणजे तिथे एवढा फॉल एवढा सुंदर म्हणजेअसं. असं हिल स्टेशनवर आल्यासारखं वाटलं जसं आता लोक महाबळेश्वर ला जात ना तसंच फिल आलतं.
अच्छा नाही तिथं सध्या म्हणजे डिसेंबर पर्यंत खूप चांगलं वातावरण असतं. म्हणजे ज जुलै
जुलै ते डिसेंबर हं त्याच्यानंतर मग ऊन तपायला लागलं मग ते चिडचिड पण आता ते एवढं सुंदर अ अ ऍडमोस्टयर झालं म्हणजे सळीकडे फॉग फॉग म्हणजे वरपर्यंत गाभाऱ्यात देवीच्या गाभऱ्यात एकदम फॉग होता.
हम
खूप सुंदर वाटलं तिथे. माकडांचा खूप त्रास आहे तिथं अ आम्ही गेलो तेव्हा नव्हतो माकड नव्हते. इतर वेळेस कसं म ऍडमोस्टयर क्लिअर असलं का मग माकडे दिसतात बहुतेक तरी त्याच्यामुळेच दिसत नसतील. फॉगच एवढा होता ना आणि आम्ही ऍक्च्युली पोह इव्हनिंगच्या टाइमिंगला आम्ही लेट निघालो इत इकडणं तर मग आम्ही जवळ जवळ चार साडेचार ला तर पोहोचलो. गडावर दर्शन वगैरे घेत. म मुलाला देवाची आवड म्हणून तर त्याच चाललं. खाली उतराय उतरला कडेवरनं डोकं टेकवलं. मग तिथले ते अ खाम आहेत. देवीच्या इथ तिथे डोको टेकवतो देवीचा नमस्कार करतो ते त्यातच चाललेलं. अच्छा नाशिकच्या अजून एक देवस्थान आपलं ते
हा मधमध्ये आपण धरण नाही का तिथे ते
अ कुठे ओ? आपण जातो ना कळवणकडे जातो ना दंडोरी कळवण रस्त्यावर अ आयडिया ना कश्यपपी डॅम आहे तिथे ओझर ओझर खेळा घ्या अस जर खेळ हो हो वनी गड ला येताना हा वनी गळणे येताना ओझर खेळ तिथं सुद्धा एक ते म्हणजे गाव आहे तिथं खूप छान मंदिर आहे मोठ मस्त, ह हो नाही गेलेले मी तिकडे तिकडे दत्ताचे मामांचं गाव आहे असं ऐकलंय म्हणजे मी गेली नाहीेये. दत्त महाराज आहेत ना त्यांच मामा तिथेच आहे वणीच्या आधीच ओझरखेडच्या आसपासच कुठेतरी अच्छा हम तिकडे जायची एकदा इच्छा आहे पण मग तिथे ना नेहमी काही ना काही तुमचा आवाज खूप कमी येतोय प्रोसात नेटवर्क, हा आता येतोय हो येतोय. माझं अजून काही योग आलाच नाही तिकडे तस जायचं. अजून हा दत्तांच्या मामांच्या ठिकाणी जायचं होतं मला
हा नाही आमची आजी आहे ना दत्तांची खूप भक्त होते तर गानगापूरला
संगापूरला मला म्हणजे आमच्या पूर्ण परिवाराला मी गेलेला आहे. म्हणजे इथून तिकड जायचंत त्यावेळेस आम्ही ते म्हणजे तुमला मॅटेड हुन गाड्या यायच्या अश्या लांब म्हणजे हा मला वाटत सत्यांशी अठ्ठ्यांशीचा विषय असा
तर त्या
तर त्यावेेळेस आम्ही गेलो होतो.
आणि मोठा उत्सव
षी आप का डिसेंबर महिन्यामध्ये हा सप्ताह असतो ना.
हा सप्ताह असतो तिथं तर ते खूप म्हणजे खूप वर्षापासून चालू आहे.
चालू आहे पन्नास वर्षापासूनच आहे त्याला जास्त पण तुम्ही त्यानंत त्यानंतर कधी गेले परत मग मी मागच्या वर्षी बिदरला गेलो होतो पण तिकडे मला वेळ भेटली जाल
हा.
ला किल्ले फिर्यांची आवड आहे मी सातारा जिल्ह्यातले जवळजवळ किल्ले पूर्ण फिरलो हो ना. ह हा.
आणि आमच्या नवध्या विद्यालयात मित्र असल्यामुळे पूर्ण भारत
पूर्ण भारतामध्ये कोणत्या ना कोणत्या राज्यात फूनल आता लेटेस मनणारारला गाणारला हा. आरे वा मस्त. हा म्हणजे लास्ट इयर कि याच वर्षी? याच वर्षी छान मस्त माझी बहीण पण जाऊन आलेली. केरला मुनार सगळीकडे असं म्हणजे फिरून आले वायनाड. केरला आहे ना एवढं म्हणजे मुन्हावढं सुंदर आहे ना. हम्म जबदस्त. माझी पण आहे इच्छा पण बघूया आता त्या साईड ला गेलो तर आम्ही ती गोकर्ण गोव्याच्या पुढे आहे ना गोकर्ण हो ते तिथं ते मोठ्याच मूर्ती आहे तिथ हो महाबळेश्व तर म नाही महाबली महाबळेश्वर नाही महाबळेश्वर अस काही तर या प्रनान्सिएशन कस चालेलं, हा असच आहे ते. हा त्या मंदिरात गेलेलो त्यांचा त्याचा पण एवढा छान किस्सा आहे ना आमचा म्हणजे तिकडे ना ऍक्च्युली अ कोविडच्या पूर्वी अभिषेक व्हायच. म्हणजे लबू आता बंद केल ना, हो हो त्या त्यानंतर कोविड नंतर फर्स्टर्मचच झालेलं फर्स्ट अँड लास्टर्मचच झालेलं. म्हणजे तिथ जे पंडित होते ना उध्याय म्हणून म्हणजे आम्ही लिटरली अभिषेक करण्यासाठी तीन दिवस इथे स्टे केला.
अच्छा.
तर त्यांना खूप रिक्वेस्ट केली की आम्हाला एकछोटीशी तरी पूजा करायची. करायचय मग शेवटी आम्ही होप्स होते. पण एक म्हण म्हणत की नाही होऊ शकत आणि एक मण म्हणत की होऊ शकत. मग अ माझे मिस्टर. सांगितलं की आपण एक काम करूया पूजाला नाही होते आपण एकशे आठ प्रदक्षिणा मारू मंदिराला. म्हणजे आपलंही समाधान होणार. आणि म्हणजे देवालाही दिसेल की आपण किती कळकळून आपली इच्छा आहे की तेच करतील काहीतरी मग नेमकं काय झालं आम्ही फक्त दर्शनासाठी ना बाहेर हे आवाज खूप हळू येत हॅलो हॅलो. ह आता येतोय हो येतो आहे. नेमप ना मी तिथे लाईन मध्ये उभी होती आणि हजबंड ना रूम ची चावी विसरले हो म्हणून ते परत गेले ते बोलले की लाईन मध्ये उभी रहा आणि तेवढ्यात वॉचमन आला वहिनी वहिनी तुम्हाला पूजा करायची होती ना तर ते रेडी झालेले त तुम्ही येता का बाजूला म्हटलं ठीक आहे चालेल लगेच करटलं आपण मग ते गुरुजींना बलावलं त्यांनी सांगितलं सगळ्या गोष्टी ठी असं असं आहे आपल्याला तुला भरण करावं लागेल. तर तुला भरण मध्ये म्हणजे जेवढं वेट असेल ना तर तेवढ्या वेट चा तांदूळ आणि गुळ हे सग घ्या लागणार म्हटल चालेल तुम्ही करा का सांगा आम्ही करायला तयाे फक्त आम्हाला पूज कराची आतमध्ये. म हा मग त्यांना पूजा झाल्यानंतर. तर आम्ही विचारलेलं की नेक्स्ट टाइम आम्ही पूर्ण फॅमिली सोबत येणार तर तुम्ही कराल ना. नाही मणे ही तुमची पहिल्या शेवटची आहे तुम्ही या नंतर. तर किती केल तरी गव्हर्नमेंट बंदच केय मला ही कळलं नाही त दिवशी रेडी झालो ते पण माझ्या मनात आत्ताच आलं. की ठीके आहे तीन दिवसापासून आले तीन दिवस रिक्वेस्ट करताय. करून घेऊया म्हणून मी रेडी झालो तसं. केलेलं आमच म्हणजे ना सगळे आम्हाला तेच सांगत हो की तुम्ही कसले कन्व्हिन्स के यांना. आता तिथे मला वाटते आता त्यांची ती म्हणजे पूर्णत बंदच झाली ना हो. आम्ही लास्ट टू लास्ट इयर गेलेलोत दोन वर्षापूर्वी. हम्म त्यांनी आम्हाला क्लिअर नाही सांगितलेलं होत. की कोविड नंतर आम्हाला गव्हर्नमेंट श हॅलो हॅलो येतोयेतय.
मोबाईल
मुंबईतून ज कामनाजडून नाहीटत म्हणजे माऊथपीस आणि इयरपीस नाही जवळच आहे ना. हा आता आता व्यवस्ित हा आता येतय काछ. हा कधी कधी जरा बाजूला होऊन जातो. हा तर हे आता. व तुम्हा म्हण तुम् चिखलदरा आ का आम विदर्ात कध ह् तस. असं नाही फिरली एवढं याच्या व्यती एक आम्ही इकडे गेलेलो शिमलाला गेलेलो. उलू म्हणाली मी दोन वर्ष होत नव विद्यालयामध्ये अरे वां हो मायग्रेशन होत असत आम हा मस्त नाव इथले ऍटमोसफिअर खूप छान आहे. खूप खूप अतिश म्हणजे ते थंड प्रदेशात आहे ना राहण्याच एक वेगळंच सिलिंग आहे हो तिकडे बारावी मणीिरवा तेच ना म्हणजे साडे दहा मिनिट झाले आपण डिस्कनेक्ट करूया येस येस ओके ओके ओके. हो.